हॅलो आवाज येतोय
हो, हो येतोय
हा तोच विषय आपण कंटिन्यू करूया ताई
हो, हो चालेल
चालतय, चालतय तेच म्हणलं आता श्रावण समोर वगैरे सुरु होणार आहे आमच्याकडे पण म्हटल सोमवारी आम्ही पाळतो म्हणजे असं नॉनव्हेज वगैरे मांसर वगैरे काही करत नाही
हा इकडे पण तेच आहे सर्वकडे कॉमनच असतं इकडे लोक जातात त त्र्यंबकेश्वर वगैरे ते ब्रह्मगिरी वगैरे फिरतात पांडवलेने इकडे असे थोडेसे देवस् स्थान आहेत तर खूप लोक जातात आणि त्याच्यात पावसाचा हे वेळ असताना ऊन पण लागत तर अशा याच्यात अजून जास्त लोकं जातात
हो आमच्याकडे पण जातात ना जिथं म्हणजे अशी महादेवाची मंदिर वगैरे आहेत ना मोठे शिखर शिंगणापूर आहे आमच्याकडे महादेवाचं म्हणजे असं म्हणजे असं प्रसिद्ध अस न वगैरे तर तिकडे जात म्हणजे एखाद श्रावण सोमवारी वगैरे जातात किंवा आमच्या श्रावणात म्हणजे असे सुवासणी पण घालतात
हम्म, हम्म, हम्म, हम्म इकडे पण आहे
आं
इकडे पण करतात तसं
हा पाच किंवा असे सात सुवासिनींना म्हणजे असं जेवायला वगैरे बोलवतात त्यांची ओटी वगैरे भरतात म्हणजे एक पुण्यकाल असं अस श्रावण महिना आहे ना आमच्याकडे एक पुण्यकाल व्रत वैकल्प ह्याच्यामध्येच जातो असा कधी तोस महिना संपतो ते कळतच नाही हा एक सोमवार झाला दुसरा, तिसरा, चौथा संपून जातो महिना आणि सण पण भरपूर येतात व श्रावणामध्ये नागपंचमी आपली रक रक्षाबंधन, पंधरा ऑगस्ट भरपूर सण असतात
अगोदर खूप या सणांची क्रेज राहायची ना
हो, हो रक्षाबंधनला तर का नाही विचरूच नका श्रावणात नारळी पौर्णिमा असते
हा
आजकाल कसं झालंय लोक बिझी झालेत हो तई नोकरीमध्ये वगैरे त्यामुळ कसं सुट्टी काढत नाहीत किंवा वेळ भेटत नाही त्यां त्यामुळे असं सेलिब्रेशन वगैरे पण होत ना साजरे होत नाहीत करतात पण जस वेळेनुसार हो त्यांना कस वेळ वगैरे भेट ते तसा आणि आजकाल एक पण चां सोशल मीडिया मूळ कस झालय कि त्या सणांचं महत्व म्हणजे लोकांना कळतंय की ते असे रील्स वगैरे बनवतात व्हिडिओ बनवतात त्यामुळे लोकांना समजता येत की हा सण आलाय किंवा काय असं आता वट पौर्णिमेचेच किती रील्स वगैरे आले मोबाईलवर इंस्टाग्रामवर रक्षाबंधनच्या पण तश्याच किंवा पंधरा ऑगस्ट
हा, हा चला त्यामुळे तर इलो हम्म सोशल मीडियाचा चांगला वापर आहे या बाबतीत.
हो हो. रील्स वगैरे म्हणजे लोकांच्या पर्यंत म्हणजे असं पोहोचतय ना? म्हणजे हा सण आलाय. तो सण आलाय. नारळी पौर्णिमा वगैरे छान म्हणजे असं सेलिब्रेट करतात. श्रावण महिना म्हणजे कसं? एक व्रत वैकल्प किंवा सण वार ह्याच्यामध्ये संपून जातो अहो. आणि छान वातावरण असत. नवीन भाज्या वगैरे येतात. तुम्ही कधी- पण बघा ताई श्रावणात नवीन नवीन पालेभाज्या येतात.
हो. आणि त्या औषधी पण असतात.
हो.
एकदा एकदा तरी खाव्यात या भाज्या.
हो. आणि हा उपवास आला. तो उपवास आला. हा सण आला. तो सण आला. त्यामुळे श्रावण महिना असाच संपून जातो.
हो. बिझी जातो.
हो हो. कधी आला? परत लगेच आपल्याला गणपतीच वेड लागत.
हा. लगेच नवरात्र. लगेच दिवाळी. आले एका पाठोपाठ एक असं- हो आणि लेडीजला तर मग घर आवरायचीच पडलेली असते हाऊस वाईफला.
त्यांना फक्त काय घराची साफसफाई. आणि ते तयारी वगैरे करण्यातच वेगळा वेळ आणि शॉपिंग?
हा शॉपिंगपेक्षा ते आता कस झालंय? बाराही महिने आता फराळाच बाहेर भेटतं ना? तर मोस्टली लेडीज आता बाहेरूनच आणायचं बघते. कोण थकेल घरात. आस. हम्म. कारण की एकटीकडून होत नाही. आणि घरात तीन चार लेडीज असायच्या पहिले तर ते करून घ्यायच्या म्हणजे-
आवो ताई पहिले एकत्र कुटुंब पद्धत होती आणि असे लेडीज वगैरे जास्त- कामाला वगैरेे सर्वि्हसला वगैरे जात नव्हते ना?
हां.
त्यामुळे त्या घरातच असायच्या. त्यामुळे त्या घरात बनवायच्या. आता कस? झालंय? आपण विभक्त झालो. शहरात वगैरे कामाच्या निमित्ताने राहायला आलो. त्यामुळे आज- आजकाल कोणाकडे असं वेळ नाहीये बनवायला. किंवा आपण सर्व्हिस वगैरे करतो त्यामुळे वेळच नसतो.
हम. हम.
त्यामुळे आपण सगळं कसं जास्तीत जास्त रेडीमेड वगैरे कुठे पदार्थ भेट - त्याच्याकडे जास्त आपला कल वाढलाय.
हो. आपण एकमेकांना विचारतो अरे कुठे चांगलं भेट-
कुठे चांगल्या क्वालिटीचे भेटतात? हो. आता हे उपवासाचे- पदार्थ पण का नाही असं रेडीमेड भेटायला लागले सगळे.
हो.
पहिलं कस आपण घरीच बनवायचो ना? तस नाही घरी म्हणजे वेगळे पदार्थ- थालीपीठ. आणि किती आहे पदार्थ? पहिले फक्त आपण खिचडी बनवायचो आता किती प्रकार आलेत त्याचेे.
आणि त्याच्यात तर हे म्हणतात ना युट्यूब वगैरे इन्स्टा काय काय याच्यावर प्रत्येक- एक रेसिपी असते. आणि त्याच्यामुळे इझी झालय बनवणं पण. आपल्याला काही सर्च करायचं असेल का आज- कंटाळा आलाय हे खाऊन काहीतरी वेगळं बनवायच. तस टाईप - करायच लगेच समोर रेसिपीच्या रेसिपी येतात.
हो. हो. पहिले एवढं लोकांना माहीत नव्हतं हो. कसं म्हणजे आपल्या आजीला किंवा- कोण काकी असेल तिला विचारय लागायचं.
हां!
ह्या जी काय रेसिपी आहे काय हे किंवा कसा बनवायचा हा पदार्थ आजकाल कोणाला विचरायच? विचारायची वगैरे गरज नाही टायप केलं की येती रेसिपी.
सर्व भेटत आपल्याला जो काय प्रॉब्लेम आहे तो त्या दिवशी माझ्या हातून पकड पडली आपली ही ही अ कढई वगैरे पकडण्याची ती फिरून गेली तर नवीन पकड नाही का आता ती काही सिधी होत नाही यु ट्यूब वर सर्च केलं तर लगेच त्या च सोल्युशन सापडलं ते फक्त पुढच अस ताणा आणि ते फिरवा. झालं एक सेकंदात
हो हो आणि आजकाल ताई ए-आय आलाय ना ए
असणार यूट्यूबवर.
हो हो! आणि आजकाल ते ए आय मुळं तर क न्हाय लय सोपं झालंय ए आयला प्रश्न विचारा लगेच सोल्युशन
हो!
मग आमचं पण एखादी जर वस् तु घ घरातली बिघडली क न्हाय तर आम्ही त्याचा फोटो टाकतो त्या ए आयला. आणि विचारतो हाऊ दिस सॉल्व प्रॉब्लेम म लगेच त्याचं सोल्युशन येतं. म्हणजे आजकाल कोणाला अशी बोलवायची किंवा काय एखादा पार्ट वगैरे गेला तर एवढं काही गरज नाही पडत सो प झालंय तस पण काही गोष्टीत म्हणजे हे अवघड पण झालंय आज काल मुलांच कस मोबाईल च जास्त
ॲक्चुली
हा गैरवापर मुलं करतात मोबाईलचा किंवा जे समाजामध्ये आज आज काल जे प्रमाण चाललंय म्हणजे मुलींची वगैरे सुरक्षितता वगैरे हे ते
सर्ववेच. सर्व्यांची मानसिकता बिघडलीय. म्हणजे लहान मुलापासून नाही नाही लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत संताप खूप वाढलाय
सहनशीलता कमी झाली बघा लोकांची.
लोकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी संताप याय लागला आता
राग येतो राग
हो म्हणजे अस पहिल्यासारंख नाही की रस् त्यावर काही झालं तर लगेच दहा लोक तिथे उभे राहून पटकन सोडवून द्यायचे आता तस नाही गमत बघतात आणि व्हडिओ शूट करता हा. पण समोर कोणी येत नाही
न्हाय मदत करायला कोण नाही येत.
आता बघा तुम्ही कुठल्या मी कुठली आता ह्या स्मार्टफोन मुळेच आपण जॉईन झालोय.
हो, आवो
आपण कधी भेटलो ही नसतो.
आजकाल ताई तुम्हाला माहिती आहे ना आता लग्नपत्रिका तर हमखास त्या व्हॉट्सअपवर वगैरे पाठवतात. किंवा एखादा पाहुणा आज री वगैरे असेल हॉस्पिटल मध्ये असेल तर आपण बघाय जायची तकलीफ घेत नाही. व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केला हा बोललो त्याच्यावर झालं. माणूस किती पण लांब असू द्या साता समुद्रापार. त्याच्यावर लॅपटॉपवर वगैरे आपण बोलू शकतो. पहिला अस नव्हत हो. पहिलं फक्त तो हॅल्लो करायचा, छोटासा फोन येत होता हॅल्लो कराय तो‌. एकतीस दहा छोटा नोकियाचा. आणि त्याला पण इनकमिंगल पण पैसें कटायचे. आणि आउट गोइंगला पण पैसे जायचे. फोनची वगैरे पण सुविधा नव्हती.
आता हे व्हॉट्सअप फ्री असल्यामुळे कितीही बोलून घ्या.
हो हो हो
अस झालय. आणि माणस जोडल्या जायला लागलेयत.
हा आणि सोशल मीडिया मुळ फाये झाले तेवढे तोटे. कोणत्याही गोष्टीचा झाले फायदा असेल त्याचे तोटे पण भरपूर आस सगळच म्हणा. ते आपण ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे.
हे कोणी फेसबुक फे फ्रेंड बनत. कोणी इंस्टा फ्रेंड बनत. त आपण हा आता आपण तर त्याच्यात घुसत नाही. कारण की कोण कुठले, आता हे कस आहे इथल्या ओळखीच्या लेडीज मुळे इथे आपण जॉईट झालोय तर समजत‌ काय हा इथून इथून तुम्हाला फोन येणार अस. तो ग्रुप वाढत चाललाय. नाहीतर मी पण अशा अननोन प्लॅटफॉर्म वर कधी येत नाही. पण माझी सिस्टर आहे तर तिने सांगितल, ये ग म्हणे. सर्वच जॉईट होतात. तिच झाल पण आहे. भरपूर झालय तिच.
होय का?
तिने ह तिने आयडिया दिली. म्हटल चल बघूया करून मग. तिला माहित आहे मी येत नाही. सोशल मीडियावर जास्त येत नाही. मी वापरच करत नाही जास्त.
नाही आपण कस म्हणतो. ठीक आहे आपण फावल्या वेळात बसलो तर थोडफार काम हे करूया. तेवढेच चार पैसे भेटतात. कुटुंबाला हातभार लागतो.
हो म्हणजे आपण बाहेर जात नाही. हाऊस वाईफ पूर्ण दिवस घरातच काम करतो. किंवा बाहेरचे आपल्या दुसरे बाकीचे काम असतात ते करतो. मग त्याच्या व्यतिरिक्त जो वेळ भेटला तो अस बोलून घ्यायच थोडस.
हा वेळ काढायचा म्हणजे, तेवढच चार पैसे वगैरे भेटता. आणि हे काही चांगल काम आहे. आपण काही कोणाबद्दल वाईट वगैरे बोलत नाही. आपण आपल संवाद साधायचा म्हणून एक सााध
थोडस बोलायचय. आणि थोडस हा
संवाद म्हणजे मन मोकळच करतोय ना. की कोणती गोष्ट चांगली. कोणती वाईट. हे ते आपल्याला बय कुठल्या राजकारणाबद्दल किंवा कुठल्या समाजाबद्दल हम्म
नाही राजकारणात कस आहे, ते आपल्या डोक्याच्या पलीकडची केस आहे.
हो नको नको, एवढ खोल जायला आपल्याला काही एवढ वेळ नाहीये.
हे काय बनवाय. दुपारी काय बनवायच. याच्यातच अर्धी एनर्जी खर्च होते.
हो घरातल्या कामात, नियोजन करण्यात हो नियोजन
हा डोक्यात नाही नाही डोक्यात चक्र चालूच असत. ह आता हे करायचय. आता ते करायचय. कपडे भिजवायला टाकायचे मशीन लावायची. भांडे घासायची
नियोजन करायच तो संध्याकाळी काय भाजी करायची स काय, काय, करायची काय भरा
आणि पाव द्यायचं पालेभाज्यांनी पोट बिघडत हा.
हो हो पावसाळ्यात
त्याचे ते म जेवढ्या डोक्यात चालूच असतात पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा लागला का मग मिरची मसाला बनवायचा आहे. म्हणजे असं लेडीजच्या डोक्यात चक्रा चालूच असतात.
चालतेेत ताई दहा मिनिटं झाली तुमची नंतर एक थोडं वेळ परत कॉल करा किंवा मी करेन तुम्हाला मग.
पण आपल्याला नाही देणार वापस
नाही, नाही पाच, पाच कॉल आपण एका दिवसात करू शकतो. एका व्यक्तीला पाच कॉल करू शकतो, हॅलो.
हो का पण एका दिवसात नाही होणार. उद्या कराव्या लागेल आपल्याला, होतात का? ठीक आहे चालेल.
हां ठीक आहे, ठीक आहे.
ठीक आहे.